हॅलो
हॅलो हॅलो हा पूजा टेके ना. हॅलो
हॅलो.
हॅलो पूजा ठेके बोलताय ना? पूजा टेके बोलताय ना तुम्ही? हॅलो.
हो पूजा टेके च बोलते.
हां हां. ते मी कार्या अँप म तून डाउनलोड केलेल न. त्यामध्ये मला तुमचा नंबर मिळाला काय ताई म मला काय कळालं की म्हणजे एक रेसिपी पाहिजे होती पदार्थाची.
हा हा.
पायजे होती देशीला का मला तुम्ही? मला चिकन अंगार रेसिपी ती अस पदार्थ कसा बनवतात म्हणे म्हणजे त्याची सगळी पाककृती मला तुम्ही सांगू शकशील काय?
हा हा सांगू
हा मला मग त्याच्यासाठी म्हंजे अ साहित्य मला पहिला सांग सांगा की तई काय काय लागेल असं.
ह हा मी तुम्हाला अर्धा किलोचं प्रमाण सांगू का?
हा चालेल की सांगा.
हा अर्धा किलो चिकन घ्यायचं चार टामॅटो.
नी अ चिकन घ्यायचं म्हटलं तर ताई असं म्हंजे. अ म्हणजे बिन हाडाचं घ्यायचं की मऊ घ्यायचं की असं काय असतंय काय?
तसं काय नाही आपण रेग्युलर वापरत तसं घेतलय तरी पण चालतंय. म्हणजे बोनलेस हाड दोन्ही पण असलं तरी चालते ते छान लाग
ते काय म्हणजे क क आपल्याला पाहिजे हवं आहे तसं आपण ते घेऊ शकतोय. मग ते असं अ त्याच पीस आपल्याला जर असं म्हणजे बारक असा लागतात की असं मोठे मोठे घ्याय लागतात ताई.
मेडियम घ्याय लागतात लय मोठे पण नाही छोटे पण नाही एकदम छो
छोटे पण घ्यायच नाहीत. काय म्हणजे अ आपल्याला असं आप हा मध्यम आकाराच थोडक्यात घ्यायचं. असं म्हणजे अर्धा किलो आ पण घेणारय तर मध्यम आकाराच पीस लागणार आहेत आपल्याला त्यासाठी. ते आणि आणखी काय काय लागतं त्यामध्ये ते वस्तू?
अ त्यामध्ये चार टॅमॅटो
चार टोमॅटो लागतात काय मध्यम आकाराचे घ्यायचे काय मोठ्ठे घ्यायचे?
अ सगळे म मोठे आ मोठे घ्यायचे.
मोठ्ठे घ्यायचे काय आ हा आणि आणखी काय लागतेय?
कांदे मोठ्या आकारायचे.
कान कांदे किती लागतात ओ ताई?
पाच पाच लागतात.
पाच कांदे लागतात काय आणि?
हम्म काजू.
काजू काजू किती लागतील?
काजू दीडशे ग्रॅम घेतले तरी चालते दीडशे ग्रॅम.
दीडशे ग्रॅम लागणार काय? हां हां हां आणखी काय लागेल?
बदाम.
बदाम.
बदाम शंभर ग्रॅम
बदाम शंभर ग्रॅम हा.
हम्म क तमालपत्री तमालपत्री सात ते आठ सात ते आठ हा. आणि फ काय म्हणतात त्याला दगड फुल असेल ना ते.
हा हा हा हा.
हा दालचिनीचे दालचिनीचे दोन तुकडे
दोन तुकडे म्हणजे मोठे घ्यायचे काय छोटे घ्यायचे?
छोटे.
छोटे घ्यायचे का हा हा हा आणि
लवंग चार ते पाच
लवंग चार ते पाच हा हा
मिरे पाच ते पाच ते सात हम्म.
पाच ते सात मिरे घ्यायचे काय हा हा.
हा दही एक कप एक कप दही.
एक कप दही मग दही आंबट लागते कि ताई असं आपल्याला अ बिना आंबटच लागणार आहे.
बिना आंबट.
बिना आंबटचं म्हणजे ताजं दही लागणार थोडक्यात
ताज दही लागणार एक वाटी म्हणजे एक अस दांगली.
कप लागणार हा हा हा हा आणखी काय लागणार आहे ते त्यासाठी
आल लसुन आलं लसूण ची पेस्ट लागणार आहे.
काय लागणार?
अल्लं लसूण पेस्ट.
आलं लसूण पेस्ट मग ती किती घ्यायची ताई.
अ तीन चमचे घ्यायची की.
तीन चमचे लागणार काय आलं आणि लसूण एक समप्रमाणातच घ्यायचं ना?
हा समप्रमाणातच घ्यायच.
हा हा हा आणि आणखी काय लागेल. लाल तिखट काश्मीर लाल तिखट ते किती घ्यायचं?
तीन ते चार चमचे आपल्या आपल्याला कसं आवडीनुसार म्हणजे तिकट कसं कमी जास्त लागेल कस
हा हा हा हा हा चालेल की आणि
तेल
तेल हा आणि ते हा हा हा. चालेल आणि बटर लागेल काय हा हा.
हा आणि धुरी देण्यासाठी कोळसा पण लागेल आपल्याला.
दुरी धुरी पण द्यायला लागते काय त्यासाठी.
हा सगळ्या शेवटीदार आपल्या म्हणजे साहित्यमध्ये कृती मध्ये पाहिजे ना साहित्यमध्ये
हा हा हा मग ते बनवायची मला पद्धत सांगशील हा. कसं बनवायचं त ते म्हणजे ते सामान घेऊन आपण सगळं.
हा हा सांगते की पहिला मॅग्नेट कराव लागतो चिकन.
हा म्हणजे मुरवट ठेवायला लागणार काय?
हा मुर्वर एक दोन तास आपण जेवढे म्हणजे ठेवल मुरवत तेवढं ते चांगलं लागतं. म्हणजे तुम्ही जर संध्याकाळी करणार असला तर स काळी जरी मुरवत ठेवलं म्हणजे मॅग्नेट करून ठेवलं तरी पण चालेल.
हा हा हा हा. मध्ये अ म्हणजे मुरवाय साटी काय काय लागणार त्यासाठी करायला?
तेच सांगते अ पहिला चिकन धुवून घ्यायचं चांगलं स्वच्छ व्यवस्थित दोन तीनदा पाण्यान चांगलं स्वच्छ धुऊन घ्यायचं. त्यामध्ये सगळं पण पहिला आपण खडे मसाले घेतल्यात ना सगळे लवंग दालचिन मिरे
हा हा हा हा हा.
त्याची पेस्ट करायची.
त्याच पूड करून घ्यायची का? हा.
पूर्ण पेडक पूड करून घ्यायची आणि ती पण ह्याच्यात टाकायची त्या मॅगनेटमध्येस टाकायचं.
चिकन मध्ये टाकायचं.
चिकन हां आलं लसूण पेस्त
हां.
आ धई
हां.
आणि आपण का टॉमॅटो ची प्युरी करून घ्यायची बारीक एक
टमॅटो म्हणजे बारीक एकदम करून घ्यायचा.
हां तो पण त्या ते पण चिकन मध्येच घालायचं.
म्हणजे त्यातच मिक्सर सगळं करून घ्यायचं.
हां चल हां हे कांदे घेतल्यात ना आपण हां मग चार चार कांदे हां सगळे जण कांदे कांदाय ना चार कांदे ते असले की नई अ चिरून घ्यायचे हुबे एकदम पातळ साईज मधे ते चांगले तळून घ्यायचे.
हम्म.
तळून घेत तळून घेयचे ते गार झाल्यानंतर ना ते मिक्सरला बारीक करायची एकदम पेस्ट त्याची
कांद्याची.
थोडी हां कांद्याची ती थोडी त्या मॅगनेट मध्ये टाकायची आणि थोडी ठेवायची.
थोडी बाजूला ठेवायची हां हा.
बाजूला ठेवलाय आणि काजू-बदाम पण आपण अ बारीक करून घ्यायच दूध घालून, काजू बदाम पाण्यामध्ये ते जरा भिजत ठेवायचे पाण्यामध्ये ठेवा नाय तर हेच्यात दुधात ठेवा आपल्या ह्याच्यानुसार.
ठेवलं तर चालते, हां हां
चालतय, अ ते भिजूवत ठेवून त्याची पेस्ट करायची. ती पण थोडी अ मँगनेट मध्ये घालायची, थोडी बाजूला ठेवायची.
हा हा हा हा.
दही घालायचं दही. दही आणि कच्चं तेल घालायचं.
हां.
हे सगळं एकसारखं मॅगिनेट करून ठेवायचं.
मुरवत ठेवायच हा हा.
मूरवर ठेवायचं म्हनजे जे जेवढं मूर व मूरवल तितकं ते छान लागत. कमीत कमी दोन तास तरी एक तास तरी एक तास तरी कमी ठेवायला सांगा नंतर एक पातेले घ्यायचं
हम्म.
त्या पातेल्यामध्ये एक कांदा ठेवलेला असत ना तो एकदम बारीक चिरायचा.
हा.
त्यामध्ये पहिला बटर बटर जरासं आणि तेल जरासं घालून का नाही त्यामध्ये ते चांगला कांदा भाजून घ्यायचं
कांदा भाजून घ्यायचा हा. आणखी?
घ्यायचा तो कांदा, कांदा भाजून झाल्यानंतर आपलं ते मॅरीनेट केलेलं आहे ना?
हा मुरवत ठेवललं चिकन.
हा, ते त्यात म्हणजे परतायचं, हा
हा हा हा हा.
त्यातच जरा असं लाल तिखट ते घालायचं आपण ते काश्मिरी लाल मिर्ची घ्याय.
कर ना.
हा, आपल्या आवडीनुसार. तुम्हाला तिखट पाहिलंच, तिखट जरा कमी पाहिल असल तर तुमच्या तुमच्या ऍडजेस्टनुसार ते करू शक
ओ ताई त्यात
मीठ आपण नंतरच शिजवतानाच घालायचं.
शे -शेवटीला घालायचं का? शेवटीला घालायचं, मगं ते हा
मग ते आपण काजूची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट थोडी बाजूला ठेवली होती ना ती पण त्या चिकन मध्ये घालायचं. जरासं चिकन जरा शिजलं ना पाणी अजिबात घालायच नाय चिकन मध्ये त्या वाफेवरच आपण शिजवायचं. हा, वाफेवरच ठेवून शिजवायचं ते
हा हा हा
ती पेस्ट असे ना ती थोडी चिकन जर असं शिजत आलं ना थोडस दहावीस टक्के शिजलकनी मग ते दोन्ही तेे घालायचं. मगं एकसारखं हलवायचं आणि
हां.
शिजवायचं आणि अदन-मधनं सारखं बघायचं ते, खाली लागण्याची शक
अधून मधून हा हलवायचं ना त्याला. हालवत राहायचं थोडक्यात हा हा हा.. आणखी.
हव. ते तस शिजवायचं पाणी न घालता म याच्यातलं पाणी त्याला सुटते हाळू हाळू हळू पाणी सुटते मग त्यामध्ये शिजवायचं मग त्यानंतर आणि जर असं बट सगळं घालायचं ग्यासबंद करून
हा हा म बटर घातल्यावर ब गॅस बंद करायचा ना? कि बटर पण त्यात शिजवून द्यायचं? वरून कोथिंबीर सजवायसाठी घालायची हा हा. हा हा आणि म ते कोळशाची धुरी कधी द्यायची? शेवटला द्यायची काय हा हां.
द्यायचे गॅस बंद करून ते ठेवलं तरी चालतंय. कोळश्याच्या धुरी म्हणजे चांगला कोळसा तापला पाहिजे. गरम झाला पाहिजे.
हा हा हा.
आणि ते वाटी एक घ्यायची त्या वाटीमध्ये कोळसा घालायचा वरनं तुपाची धार सोडायची आणि एकदम घट्ट झाकण ठेवायचं आणि त्याला चांगली धुरी द्यायची. मग ते नंतर आपण सर्व करू शकतो.
आपले म्हणजे मग चिकन अंगारा पदार्थ तयार होतोय. हा पदार्थ तयार होते चालेल चालेल थँंक्यू हो तई धन्यवाद ताई मला तुम्ही रेसिपी सांगितल्याबद्दल अशाच आणखी काही माहिती असेल तर मी तुम्हाला पुन्हा कॉल करते ह ओके धन्यवाद ताई हा हा
हा हा काय हो
हा